हॅलो
ऐकू येते काय हॅलो हम्म हा बोला की हा याला
हा हा हा चालते मग अे ते एक कॉलेज होता म्हणून क कट केले
हा
हम्म हम् पावभाजीची रेसिपी राहिली अर्ध वाट
होय
झाली का नाही
तेच म्हणलं नाही अजून अजून बनवायच अछ म्हणजे भाज्या वगैरे उकडायला ठेवल्यात ना म्हण अजून काही नाही आले ते हो भाज्या तरी सगळ्या शिजायला लागतात
होय खायला चांगलं बेहडतंय खर करतानाले होते हम् वेळ पण जाते खूप हा चालते चालते होय कोण नसेल तर मग का एकटीलाच करत बसायला पाहिजे सगळं.
होय. त्यात आणि आता पाणी आलेय ना त्यामुळे सगळं घोळ झालं.
पाणी आल्यावरत का मग काय विचारायचंच नाही बायकांना पहिला पाणी पाहिजे.
पाणी होय एके काम राहूनच जातात पाणी आलं की
रेग्युलर रोज पाणी असलं तर काही वाटत नाही.
आमच्या इकडे रोज येत नाही आहो.
हा हां हां.
आमच्या इकडें आता पंधरा दिवसानी आलेय बघा कायम आठ दिवसानी येतोय.
हा हा हा.
पंधरा दिवसानी आलेली ह वेळ हो. री लाग बाहेर मग आमच्याकडे नाही आ आमच्याकडे पाण्याचा प्रॉब्लेमच आहे.
ह ह ह ह ह आमच्या इकडें कसं? सोडला म्हणजे एक एक दिवस अडां पण सोडतोय नाहीर एक दोन दिवस अडाणं. किंवा तीन दिवस अडा ना असं आहे म्हणजे फिक्स त्याचं काय नाहीच आहे.
पण तसं आलं तरी काय वाटत नाही दोन तीन दिवसां जरी आलं चार दिवसां जरी आलं तरी काही नाही वाटत.
हा हा.
पण आमच्या इकडं आमच्या इकडं क आठ दहा दिवसांनी येते कधी कधी पंधरा दिवसांनी येते. ते
हा हा मग जास्त पाणी भरून ठेवत ठेवायला लागत असणार आहे.
होय पुरतय सोडा आम्हाला काय पाणी कारण की तीन चार बॅरलच आहेत मोठी मोठी आणि छोटे आहेत तीन चार
हां.
पण आमचा गाडा असल्यामुळे त्याला पण पाणी जास्तच लागते हो.
ह हम् हम् कसला गाडा आहे.
मॅगीच आहे माझा भाऊ मॅगी बनवतोय ना मॅगी पॉइंट आहे आमचा
हा हा हा हा.
त्यामुळं होय. त्यासाठी सगळंच अवकडच होतेय मग
हा हा.
पाणी आले पण काहीच काम होत नाही सगळी कामं. जिितल्या तिथंच राहतात. हा.
ज्या ठिकाणी लवकर पाणी येत नाही त्यांना जास्त असं. भरून ठेवायला लागते बॅलेरे वगैरे सगळं असं घर पूर्ण पाण्यानेच भरलेलं असते.
होय.
हम्म. ह ते
जोग जरर आहे.
झाली का नाही भाजी शिजली का नाही.
होय बघा आता काढायला लागलोय खाली गॅसवरर ना.
हा हा.
हम्म मग काय नाही.
काय नाही बघा मी पण असं बनवते खरं माझं पण जरा असं मी पण सगळ्या भाज्या घालते. थोडा मुलाची खात नाही ती पण
हा. ते कस डब्बू ढबू मिरची असते ती कोण जास्त खायला बघत नाहीत ना मग पावभाजी वगैरे के केली की पावभाजी वगैरे केली की मग त्याच्यातन घातल्यानंतर काय कळतचत
हा हा मी पण जास्त घालत नाही कारण त्याना टेस्ट वेगळीच होते जरा हम्
पण तरी पण तेवढं एक दोन तीन जरी घातलं तरी कसं खा म्हणजे ते शरीरासाठी हे तरी होत
हा मग मी दोनच घालते सोडा म्हणजे आम्ही सहाजण आहे सोडा घरी घर घालतानाच सगळसाठी बनते मु ज के पु आता खाली पु थोड्या व पुना खालेच अस असते ह मग मी एवढ्या हच्यात दोनच घालते डबू हा लहान मुलं आहेत एक आता तिसरीला आहे एक पहिलीला गेला हम्म त्यामु कस त खातात हा मुलंच आहेत हा दोन्ही पण मुलंच आहेत
हॅलो का बोला य लहना क किल्लाही प्रॉब्लेम होत आहे बाबा
होय होय प्रॉब्लेम होते दे
हे नको ते नको सगळं हातात द्या
होय होय ते आहेच आमच्यातण
हा
ते सगळं त्यांच्या पाठीमाग्या शषरत बसायला पाहिजे शाळेलाच जाऊ ना आवरूपर्यंत त्यांना नोपवात अ स्वतःच स्वतः आवरायला बघत नाहीत लवकर
बघत नाहीत तुम्ही काय अह आमची छोटे मुलं नाहीत मोठीे आहेत
असतांय काय
हा अ मोठी मुलं म्हणजे माझ्या बहिणी आहेतेतो दोघी जण
हा हा हा हा चालेल
काय करताय तुम्ही
मी काय आ असंच की शाळेमध्ये जाते शिकवायला
हा शिक्षक आहे आहे तुम्ही कोणता म्हणजे शाळेतई शिकवायला तुम्ही
सरस्वती
हा होय इचल काुची मते
होय
ह
हम् तिथे जाते मु म्हणजे एक पंधरा वीस मिनिट लागतात जायला
हा
हम मुलं पण तिथंच आहेत म्ह बग बरं पडते मला जर आत्ताच मी ह्या वेसच जायला चालू झाली अगोदरच स्वीक्र होते मग ते कस लांब आणि हा दुरीकडे होते आणि मग ते कसं लांब जरा आणि मग राणेनं हे पण असत टायमिंग जाते ना त्या लहान मुलं त्यांचे जाणे ना म्हणंत मग जर जास्ती व हम दुसरीकडे असल्यामुळे कस सकाळी जर लवकर उठून आवरायचं जिथे कसं दहा पंधरा मिनटं लागतय तिथं मग अर्धाच अगोदर जायचं पुन्हा हा बस वगैरे लवकर असली तर बरं पुन्हा एक त्या अर्धा पाऊन तास एक तास संध्याकाळी मग यायची टायमिंग नसणार नाही अगोदर म्हणजे ज्या शाळेत होते ना अगोदर बस ध्ये वगैरे जात होते मग आता नाही. आता मग आता हे काही घरा जवळच आहे एक दहा पंधरा. दहा ते पंधरा मिनिटात जाते चालत गेले तर पंधरा मिनिट लागते तर गाडीवर गेले की एक पाच ते सात मिनटात पोहचते आमही
हा मग जवळ असलं की काय वाटत नाही मुलांना पण काय
त्या वाटत नाही हा हो मी शक्यतो कसं गर्दी असतें त्यामुळे मी गाडी चालवायला बघत नाही येत्या पण मी घेऊन जात नाही कधी म एकटे असल्या तर मग चालत जायचं मुलं काही सकाळी क्लास असतात त्यामुळे लवकर जातात
क्लासला घातल्या आहे मुलांना
क्लासला बाहेर ट्युशन याय स्पर्धा परीक्षेला बसलेत मग सकाळी पावणे आठ पावणे आठ ला गेले की पावणे दहा पर्यंत येतात मग पुन्हा पावणे दहाला शाेतले क्लास असतात आयटीएस बीडीएस वगैरे
हा हा हा
ह् मग ते लवकर शाळेत घेतात त्यामुळे तिथं लवकर जातात मग मी अकराला जाते. माझी टायमिंग अकरा ते पाच आहे अकरा ते पाच दहा मिनिटां त्यांचं कसं स्पर्धा परीक्षा आहेत ना मग त्यांच शाळेत पण क्लास घेतात.
हा
अ सोमवार ते गुरुवार हे असत आहे ते याच त्यातच मंथन घेतात. आणि गुरु फक्त शुक्रवारच पीडीएस असते. मग त्यामध्ये शन सोमवार ते शुक्रवार त्यांचा सकाळी क्लास असतात.
हा
हम् बाहेरच करून ते शाळेतल्या करतात त्यामुळ त्यांना कसं. हे नसते म्हणजे सकाळीच बाहेरड‌ ते मग मी जरा एक अकराला दहा मिनिट कमी असताना जाते दहा पंधरा मिनिटं कमी असताना.
हो
हम्म ही घरातून पाहुणे झाला जातात अगोदर कसं त्यांना सोडायला आणायला पण प्रॉब्लेम व्हायला त्यामुळे मग मी घरी एक वर्ष थांबले!
होक्
हम् मग आता पुन्हा आणि बोलवलेत मग म्हटलं जाऊ कशाला आता मुलांच्याच शाळयेत म्हटलं? त्यांच्याकडे पण लक्ष राहते येताना घेऊन येता येते.
हा हा मग काय नाही एवढं काय वाटत्
हा त्यामुळे एवढं काय वाटत नाही मग! आप हा
ये आपण कधी घरी जायचं!
होय मग माझं अगोदर तसंच होत होतं आमचा लहान मुलगा आहे तो अजून आता ह्या वेळेस पहिलेला गेलाय. मग त्यावेळेस अजून छोटा होता मग ते शाळेत सगळं सगळच वेगळं होणार त्याची टाइमिंग वेगळी मोठ्याची टायमिंग वेगळी.
ह
आणिण माझ्या आणि शाळेची टाइमिंग वेगळी.
हा
असंच माझी शाची टाइमिंग त्यावेेळेस दहा. दहा ला असायचे ना मग पावुणे दहा ला जाणार. मग मोठ्या मुलग्याचा पण क्लास वगैरे असायचा त्यामुळे तो पण पाहुणे झाला जात होता. तर लक्ष राहत नाही व मुलांच्या कडे एवढ्या लांब काय लवकर जायचं ह
सगळं कसं मग काय आपलं पण लक्ष लागत नाही आणि त्यांचं पण लक्ष लागत नाही असं होतय मग.
हा हा हा तेच की त्यामुळे नाही हे होत एवढं काय.
हा
हम्म. हा बघायचं ते कसं काय होईल तर कायमस्वरूपी जर इथे बघितले तर चालतेय. खरं मी आत्ता बीएड कराले ना. एम ए झालेलं माझं पण.
एम ए झालेय होय तुमचं.
हा एम ए वरतीच मी करा लागलीय.
हा हा ह.
हा, म्हणजे आता शिकवणं कसं चांगलंये. त्यामुळे सगळेजण असं बोलवतात. आता आमच्या घरा शेजारी पण एक आहे. ती तीथ पण बोलवत होते. मग तिथे कसं, सकाळी आठ ते‌, दहा पर्यंत होते. म्हणजे पावणे दहाला मी घरी आले तरी पण चालत होते तिथून. कॉलेज वरती होत. एक दोन लेक्चर घ्यायचं आणि यायचं. खर ते दोन म्हणजे एक पाऊन पाऊन तासाचं लेक्चर होतं. दीड तास घ्यायचं होतं आपनाला. एक दहा पंधरा मिनिटं पुन्हा बसा म्हटले किं, वा एक ब्रेक असतेच की मधला. हा मग तस होतं. त्यामुळे मला. पाऊन तास थांबावं लागत होत. तरर तेवढं पाऊन दोन तास थांबावं लागत होतं. पंचेचाळीस, पंचेचाळीस, मिनिटाचा क्लास असायचा.
हा हा.
आणि दोनशे रुपये देत होते ते पण चालत होतं चांगलं होतं सकाळी दोन तासात दोनशे
होय.
हा.
परवडतय दोन तासात दोनशे मग.
होय दोन तास पण लागत नव्हते बघा पंचेचाळीस पंचेचाळीस म्हणजे किती झाले बघा. नव्वदही झाले म्हणजे आपला दीड तास गेला. आणि एक दहा पंधरा मिनटाचा आणि ब्रेक असल्यामुळे काय आपल्याला बसायला वगैरे मिळत.
मिळतय होय.
कस नंतर कसं व्हायला लागलंय ह्याना अ शाळेचा ड्बा वगैरे लवकर आवरत नव्हता ना. मला हा मला आप जायला लागणार मग घरी सासूबी वगैरे असायच्यापर्यंत ते दोन्ही मुलांना काय सांभाळणार आहेतग.
होय आणि लहान असले की लई पिडतात ना.
हा हा तेच की
हम्म. चालतंय ठीक आहे मग परत करते घ्या तुम्हाला कॉल. हां ठेऊ काय?
हा ठेवा.
ब
कतावा बाहार .